हॅलो.
हॅलो येतो आहे आवाज?
हो येतोय का हाल आहे?
काय नाही कामाल होते तू काय करत होती?
काय नाही तिला झोपवलं आन फोन घेऊन बसले तेव्हा तुमचा मेसेज पाहिला म्हटलं चला यांना कॉल करू.
हम्म मी तेच म्हटलं त्या दिवशी तुझा कॉल हा तिकडून म्हटलं हिला सांगू आता हिलाच कराय लावू ए तू तिकडून कॉल कर असं.
हम्म त्या दिशी तुमच्या कॉलच हे झिरो-झिरो कडलं म्हणजे मी रिंग केल्याच वरच उचललं गेला आणि
. तुझे किती आहे हे म आता शिल्लक कार्य किती ते?
एकच राहिलंय आता.
हा हम्म माझा ही एक तच राहिटा आहे. .
काय चाललय?
काही नाही सगळं व्य हो बरं वाटतोय आता.
हां. कालं ते हे काढायचं राहिलं माझा आय डी का रेफरन्स आय डी काढायचं होतं . .
रेफरन्स आय डी
हॅलो हा ये कत्वे मॅडम तुम तुमचा कसा रेफरन्स आय डी पाठवला तसा.
हा मग आईच्या हेच्यावर पाठवलं गा ना मी.
तिच्या ह्याच्यावर पाठवलं होतं ना मी. हा म्हणजे तुम्ही तुमचा पाठवला मला ज कुणाला पाठवायचं असेल तर मी ते गुड्डी ताईंनी डाउनलोड केलाय तिला जर पाठवायचां असेल तर तिला मी कसा पाठव माझा रेफरन्स आयडी ते विचाराच होते मी मला तेच समजलं नाही तुमचा कसा निघाला होता
नाही मी मला ती लिंक दिली त्या लिंक करून फक्त मी हे केलं त्याच्यातच झालं ते
त्याच्यातच झालं ते हो का पण मी जर लिंक दिली तर मग कस होईल म्हणजे माझं एकदा तुमचे एकदा नाही तर आपण नंबर पाठवल्यामुळे ऑटोमॅटिक होत अस
हा नई नई तसं काहीच नईये
हम तुमच्या भाऊूनना केला मी एक कॉल आणि आशा गप्पा मारलेलं बी चालतात
हा त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही
हा मला काय वाटलं काही विशेष विषयांवर बोलायला पाहिजे ते आप ऑडिओ तुम्हाला काही पेमेंट वगैरे आलं का?
नाही नाही अजून नाही पडल
ऑडिओची पडताळणी वगैरे टास्क पूर्ण झाल्यावर हा पडताळणी करतात म्हणे ते खच ललेलं होत ते मॅडम अशाच बोलतात का जनरल तुमच्याशी मग
हो हो तर मला इथली माहिती सांगतात काम कसं करायचं काय करायचं आहे बोलतो ना आम्ही
तब्येत बरी आहे का दवाखान्यात गेले होते म्हणे तुम्ही
हो बरी आता
हो बरी आता
काल सुरतला पावसाचा झाला म ते मावा त्यांचं काही नुकसान झालं का ग
नाही नाही मागच्या म्हणजे त्यांच मागे सगळ्यांच धोबघाट काढलेलेनेय एकसारखे- हुं त्यात ड्रेनेज भरून गेले होते तिथून पाणी आलं होत मागेच थोडस बा- ते काय नुकसान नाही ओ मग पुढे फर्निचर होत मागे किचन मध्येच काय नसतय- त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही झाला मामाकडे झालंत बाकी- आईकडे मावशीकडे काय नव्हतं-
नाहीनस हम्म
आता आता पडलं तिकड पण ऊन पडायला लागलं ते हा आता कमी झालं तीन दिवस होता ते डे पाऊस भरपूर आता सगळीकडेच होऊनेय पाऊस
हां पाऊस तर नयीचंये नही म्हटलं का नुकसान वगैरे- झालय यांचं कोणाचं असणारंच-
नाही नाही कूणाच नुकसान ते लय व्हय म्हणटल त्यादिवशी पण ना त्रास झाला त्यादिवशी जास्त पाऊस आहे रिक्षा जा- हो, का? काही नाही. पाय, पाई, पाई, पाई. दोन वाजेते निघल्या. सहा वाजता घरी आल्या.
हं.
कारण की, पाणी इतकं भरलं होतं. गाड्या जातच नव्हत्या. पुढं - पुढे.
हां. मग सुट्टीच असेल मग. दोन दिवस मग आता.
नाही ना. अं त्यानंतर एक दिवस होती वाटत सुट्टी. कंटिन्यू झालं. मग त्यानंतर पाऊस, त्या दिवशी जास् झाला म्हण. दोन दिवस सलग चागंला. आदल्या दिवशी चालू होता. तर स जॉब वर होत्या. दुसऱ्या दिवशी मग जास्तच वाढला. तर मग दुपारी आणि सुट्टी देऊन दिली. घरी आल्या. त्याच्यानंतर, दुसर्‍या दिवशी एक दिवस ऑफ दिला. मग त्या दिवशी, पाऊस एवढा नायी पडला मग त्याच्या दिवशी पासून आता उद्या रविवारी. मोबाईल मध्ये पाणी घुस न गेलं मोबाईमधी. दिड हजार खर्च आला. आणि देवाची जोर सोडणारी वेगळी सगळच. काय, करणार मग.
हां, मं नाईलाजय, आता गं.
हं. थोड फार आता होणार म्हटलं. नाही का?
हम्. स्वतःच्या जीवाला धोका झाला नाही. तेवढंच महत्वाच.
हां. तेच महत्वाचं. मिळाल सुखरूप. साव चेतन भी तो बिचारा. तो बि चार वाजता निघला. त्याला तर दहा वाजलेत रात्रीचे. म्हंटल, जस त्या वहिनीकड दहा नी वाजले. रात्र व्हायच्या आत, घरी आले बिचारे. हां, आले त्यानंतर.
तेच ना, मग. ते बरं ते लवकर येऊन बरं.
हं. चेतन गाडी घेऊन जातो. त्याला ती गाडीचेच जास्त ओझ जारतो य. असं वाट, कुठ तरी सोडून द्यावी गाडी. आता निघून जावं घरी. गाडी लोटत - लोटत
पण गाडी लावायची कुठे? प्रॉब्लेम येतो.
हां एवढ्या सिटीत कोण कोणाला? ओळखत ना. रस्ते- रस्ते जातो - येतो माणूस. सगळेच असतेत, गडबडीत.
आणि कोणी विश्वास पण ठेवणार नाही ना. असंं होत राहतं.
हां. हं.
ते ओळखीच राहतं. मग त्याच्याकडे लावले ती गोस ष्ट वेगळी राहते. पण मग, ज ओळखीच कोणी न
मिक्स वस्ती. कोण, कुठलं? कोण कूठलं? प्रॉपर, आपल्याकडचं कुणी नाही ना. गुजराती कुणी नाही. हॅलो, हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो, माई.
हॅलो.
आवाज नव्हता येत. मधीच.
ओवी, आली का? हा. आवाज कुठे चाललात?
वाजेपर्यंत होती शाळा, दीड वाजता आली मंग ती.
नाही लावली का, रिक्षा लावली कोण तिला?
हम् रिक्षा लावले ना एक तारखेपासून.
हम्म, चांगलं झालं.
सकाळी आठला जाते, सात वाजता येते. आज काय पर डे होता, दीड वाजता आली. एकला सुट्टी होते. साडेतीनला सुट्टी होते, चारला येते. हा दिवसभर, झोप होत नाही तिची. रात्री सावी, सावी एकदम अकराला झोपते, तिला येते झोप. साडे -नऊ दहाला. गायच काही झोपू देत नाही तिला. बाकी काय चालय मग?
हॅलो.
हा, बोला ना.
हम्म. आवाज कट होतोय ना?
हम्म थोडा मध्येे- मध्येे. त्यावेेळेस बी तेच झालं मध्ये पाच -सहा मिनटं बोललं हे झालं होता. म, आत्तापर्यंत मी ज्याला मी कॉल केला. हम् मला काय वाटलं त्यांनी लिहिलंय ना, तुमचा ऑडिओ पडताळा जाईन. त्याच्यामध्ये अस इरर, बीरर असला कि ते पेमेंट देतात का नाही? काय माहिती म्हटलं म.
कमी करून घेतात ते जे, क्लिअर व्हायचं असतं ना. त्याचच मग ते रेकॉर्डिंग करतात मग त्याच्यानुसार मग किती पर्सेंट क्लिअर ह, व्हा त्याच्यानुसार ते पेमेंट करत असं असत.
रिसिव्ह नव्हता केला गेला ना, सेकंदच पडलेलं नाही असं झाल आणि कॉल पण केला गेला कॉल असा जाल. आता तुमच झालं की अजून एक लावते आज ना, गुड्डी ताईला
मी ना बर बर.
हम्म, ते सांगवा लागेल का आधी आपल्याला?
हे पाच तास झाल्यावर. परत येतात काय? ताईन त्यांना त आजून नाही आले कांहीं. चार -पाच दिवसा मध्ये दोन दिवस लेट, हां लेट येत न ते आपल्यापेक्षा एक दिवस.
हम्म. तिसऱ्या, तिसऱ्या दिवसानंतर चौथ्या दिवशीच.
हं.
हम.
तुमच्या बरोबर म्हणजे कॉल पण द्यायला पाहिजे आणि अजून काहीतरी वेगळं पण द्यायला पाहिजे आणि फक्त कॉलवगैरे नाही पाहिजे म्हटल बघू आता ते तर म्हणजे मी जे व्हिडिओ पाहिल होत, त्यात असं दिलं होत की आम्ही चित्र देऊ त्या चित्रावर बोलवला वगैरे काही तर नाहीत आजून. आज ड्युटी किती वाजता सुटेल रोजच्याच टाईम?
होय रोजच्याच.
हम सापडली? ये मग सहा वाजता, सहा वाजता?
होय.
चावी कुठं सापडली भाऊंकडे?
आ
चावी कुठं सापडली?
जय भाऊंच्या रेनकोटमध्ये.
काय म्हटलं?
अ
थोडीशी हळद घातली मग तिने
त्यामुळेच
हेडफोन लावलेत का? हॅलो.
हॅलो.
हा क्लिअर अआवाज आवाज नाही येत आहे म्हटलं तुमचा. असंय का? बदलू हेडफोन? कोणाच.
तुझ्या मोबाईलला आवाज पण कमीय नेमका.
हम्म. आता दहा मिनिटं त झाले.
हॅलो. तुझा आवाजच येत नाही प्रियंका.
हां टाइम झालाय म्हटलं थोडा वर. हम्म जाऊ द्या उद्या बिद्या आले तर, परत करू मग कार्य.
हां रात्री करू वाटल्यास.
हो चालतय थँक्यू.
हम्म हो सकाळी चालेल थॅंक्यु बाय.